काय करालाय.
काय नाही बघ चाललय घरातल आवरायचं.
आवराल सगळ्यांनी म आजून.
आत्ता स्वयंपाक झालाय.
लवकर केला की हो स्वयंपाक तुम्ही आज.
हो आमच्या नंदू बाई आलत्याना जेवायला त्यामुळे लवकर केलाय.
हो काय मग काय आज? स्पेशल केलाय नको. म्हणजे काय केलेला म्हणलं स्पेशल असं. व जडी. हे
हा.
हम्म आज गुरुवार नही.
ओ शुक्रवार हे आज ह.
हो मम काय आणि
काय नाही बघ.
तेच म्हणालतो काय तर जरा कुठ तर बाहेर जायचा प्लॅन करूया काय?
करूया की हो कुठं जायचं सांगा तुम्ही जाऊ या आपण.
म्हणजे मी काय एकदी जाऊन आल्या सोड म आमच्या मम्मी सोबत. ह इकडं मालवंत गणपतपुळे वगैरे इकडं.
होय मग तिकड काय मज्जा वगैरे केला काही नाही हो.
ह केली की कारण तिज्या कामावरच्या सगळ्या लेडीज होत्य. जवळ जवळ चाळीस बरं आलत्या. चाळीस तीस चार गाड्या केलत्या, प्रत्येक गाडीत दहा, दहा लेडीज होत्या.
होय.
होय, चार गाड्या होत्या प्रत्येक प्रत्येक मध्ये दहा दहा म्हणजे, त्याच्या कामावरच्यांनी सगळ्यांनी ट्रिप काढलेली गं.
हा हा हा हा.
म्हणले, की तुमचे कोण येणार असतील, मुली वगैरे किंवा घरातली फॅमिली? तरी पण चालत्या मग आमची मम्मी म्हणली, मग पोरींना घेत होतो, म मला माझ्या बहिणीला नेली होती, ना.
हा म्हणजे तुम्ही दोनी, दोघी गेलेला तिघी गेलेला काय असं? तुमची मम्मी तुम्ही आणि तुमची बहीण
होय, आम्ही तिघी गेलो, मग आता फॅमिली सोबत जाऊया म्हणालोय. हा गणपतीपुळे, राणीच मठ परत मार्लेश्वर
कसंय, ओ ते?
अयं मस्त आहे बघण्यासाठी. खरं एकदम छान! आहे तिकडे बघण्यासारखं आणि कोकण भाग त्यामुळं तिकडं सगळ समुद्र परत बीच म्हणजे समुद्र जास जास्त फिरण्या सारखे आहे, बिच वगैर. फणस, आंबे तिकड भरपूर आहे.
तुम्ही काय म लय फिरून आलाय, बा?
होय, मस्त मज्जा केली भरपुर.
काय काय, मज्जा केला मग?
पहिला आम्ही
पहिला आम्ही
त्यानंतर तिथं कसं खूप पायऱ्या आहेत, मार्लेश्वरला वर चढण्यासाठी लेडीज हा एक एक तरुण होत्या, कोण वयस्कर होत्या.
हा.
फास्ट गेलो वर एकदाम जवळ जवळ दोनशे, अडीचशे पायय्रा आहेत.
एवढ्या!
होय, हो वर मंदिर बघण्यासारखं आहे, दगडी बांधकाम मध्ये मंदिर आहे एकदम.
तुम्ही चढला काय नाही हो, मग दोनशे अडीचशे पायऱ्या?
हा चढलो, की मी काय तेव्हा लय वयस्कर नव्हते, आत्ता मी आहे. चाळीस ची तेव्हा मी चाळीसची नव्हते, पस्तीस ची होते.
तेव्हा पस्तीस च्या होता, अवा म्हणजे तुम्ही पाच वर्ष माग गेलेला होय.
पाच वर्ष झाले, चार ते पाच वर्ष झाले जाऊन मी.
तेव्हा मज्जा केलेली, तुम्हाला अजून आठवत्या.
मग काय म्हणून म्हटलं, जरा फॅमिली सोबत जाऊया ह्या वेळेस आपण. ट्रिप काढू या सगळी कारण, मी एकटीच बघितल्या ना माझ्या मुलांनी वगैरे बघितलं नाही अजून. मग तुमच्या घरातली तेन सगळे येत, असली तर बघूया?
आ आ.
छान! आहे बघण्यास म्हणजे मी तुला सांगितलं, तू घरात सांग असं सगळं आहे तिथं म्हणून्, म्हणजे तयार होतील.
तुम्ही मला नुसत राणीचं मठ आणि गणपतीपुळे एवढंच सांगितला. आणि दोनशे, अडीचशे पायऱ्या. घरी सांगितलं दोनशे, अडीचशे पायऱेत म्हटल्यावर तर घरातली नाही म्हणत
मंदिर आहे ना मंदिर बघण्यासारखं आहे, एकदम असं दगडी बांधकामा मध्ये मंदिर आहे. परत आत आज महादेवाची पिंड आहे, एकदम मोठी.
हा.
छान! आहे मस्त आहे, आणि परत खाली असं एकदम दरी सारख आहे त्या मंदिरला लागून.
दरे
हा खाली म्हणजे असं तिथं पाण्याचा झरा आहे त्या मंदिरच्या त खालच्या साईड ला
हा
मगिथ थोड वेळसला आम् तिथ माकड वगैरे भरपू येतात मग थोड्या नंतर हा मग तिथ आम्ही थोड्या वेळ बसून परत सुरू केला मग एक हॉटेल वर थांबलो जेवायला प्रवास आपला पुढचा
प्रवासय मला तवा्हा सुरू केला असा ऐकू आल हॅलो
तिथ जाऊन आम्ही कशान तवाखो आ्ही हॉटेलमध्ये जे गेलो
मग काय जेवला तिथं तुम्ही
तिथं जेवण बाबा शाखाारी जेवलो आम्ही अ एकशे वीस रुपयाला ताट होत पण हो मस्त होत खर एकशे वीस रुपयाेला ताट छान होत
ताट नुसत ताटच होतं त्याच्यामध्ये काही जेवण नव्हतं का
पूर्ण जेवणस ग पूर्ण थाळी एकशे वीस रुपयेला दोन चपात्या परत वरण भात दोन भाजी भाज्या दयाची वाटी परत सॅलेड परत अ आणि काय होतं बघ हा मसाले भात डाळीचे आमटी पापड उरतात पापड असं जेवण होतं तिथून आम्ही परत निघलो मग आम्ही परत गणपती पोळ्याला गेलो मग गणपतपोळ्याची इथ आम्ही वस्तती टाकली एक रूम करून
रूम करून बसते टाकला
हो मग रूम केल्याशिवाय कस बीच वर जाऊन राहायचंय
मग वस्ती कस टाकलं असा मस्ती टाकलो म्हणताय सवय राहिलो म्हणायचं
नाही ग आता सगळे असल्यामुळे आम्ही वस्ती टाकली असं म्हणतय ना हम्म मग तथं आम्ही थांबल मग त्या त्यानंतर आम्ही पहिला काय केलं रात्रीच आम्ही बीचवर गेलो कारण आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं
वय
पहिला मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असं फक्त बाहेरनच घेतलं त्या दिवशीा आणि बीच व गेल बीच वर मस्त मज्जा केली पाण्यात वगैरे जाऊन म्हणजे जरा संध्याकाळी गेलचो असले रात्र झाली नव्हती
मग फोटो वगैरे काही काढला काय नाही हो
हो काढलंप होतो
मग तुम्ही काय ड्रेस वगैरे घालून घेलता काय नाही
नाही तेच नाही मी घातला घाल म्हटल्या मला पण मलाच नाही घाल वाटलं लेूच नसते
हो तुम्ही घालत नाही काही ड्रेस कधी
नाही मला आवडतच नाही का म्हणजे लग्न झाल्यापासून कधी घातलं नाही ना
हा हा हा मी पण बघितलं नाही ना तुम्हाला कधी हा
मग बीशवर् जरा पाण्यात वगैरे मस्ती केली तर छान अस लाटा याच्या लाटा पाण्याने ढकलून नेणार परत आत नेणार मी तर लाटेसंग आत गेलोच असतो बहिणीनं धरून वडली म्हणून वाचल मी
हां
एवढ्या लाटा मोठ्या मोठ्या आहेत
तुम्हाला पाण्याची वगैरे भीती वाटत नाही होय
भीती वाटते मला म्हणून तर मी आत लही गेलो होतो बाहेर बाहेरच थांबत हो किनाऱ्यालाच
आम मग... मम्मी पशी थांबायचं ओ
मम्मीपशी थांबून मग जाऊन उपयोग काय? मज्जा तर घ्यायला पाहिजे, मम्मी आमची बहिण थांबली होती. ती पाण्यात आलीच नव्हती
तुमची बहीण पण, भीते होय पाण्याला?
नाई... बहीण भीेत नाई, बाई... बहीण आमची धाडशी है. पोहायला येतंय तिला
मग तुम्ही नाई काय शिकला पोहायला?
नाही गं... मला पाण्याची भिती वाटते, त्यामुळे मी शिकलोच नाय
काय बा... छान वाटतंय पोहायला माहितीय काय तुम्हाला... बघा, कधीतरी एकदा पोहून आता
हा... आत्ता काय पोहत्या?
अ... कसला तरी आवाज यायलाय हो बाहेरचा, असं मशीन सारखा तुमच्या इथं चालू ए का मग? हो का? होय काय? त्यामुळे असं काहीतरी आवाज ए पत्रे सुरूयेत होय, बरं बरं ठीकए. म... भ
बरं... पुढचा प्लॅन ऐकणार आहेस का? का... त... मम्मीला असंच सांणार ए... बाहेर पत्रे सुरू हेत वगैरे म्हणून
नाई नाई... असं नाही सांगणार. ते दोनशे आणि अडीचशे पायऱ्यात ते सांगणार नाई... मंदिर छान ए म्हणून सांगणार, तिथं मंदिरात त... महादेवाची पिंड ए म्हणून सांगणार परत तिकडं एक दरी ए म्हणून सांगनार, परत निसर्ग खूप छान नाय म्हणून सांगणार, परत गणपती पुळ्या ला म्हणजे... तुम्ही संध्याकाळी गेलेला ना, तिकडं बीचवर मग, मी मम्मीला तसं नाही सांगणार मम्मीला मी कस सांगणार, की बीच.... मम्ये, इतका छान आहे, इतकं स्वच्छ पानी हाये आणि ते लय खोल नई असं तेन सांगणार, म्हणजे मम्मी आमची भिणार नाही. मग मम्मी
छान ये गणपती गोव्याचा
हा... ते पण सांग
हो, कारण नवसाला पावणारा गणपती आहे ना... पहिल्यांदा, जरा मंदिर छोटं होतं पण आता मस्त केलंय... छान मोठं... बांधकाम एकदम, असं जागा वगैरे भरपूर ए
नऊ
ते... ह्यो बघितलंस काय नवरा माझा नवसाचा पिच्चर
हो... बघितलंय ना... सेम तसंच ए काय?
सेम तसं नाई... आता बदल केलाय, पण ते शूटिंग तिथं झालतं तेव्हा ते जुनं मंदिर होतं
हा... म्हणजे, ते छोटं होतं काय मंदिर? तेव्हा हा. हां... हां... हा.
ते सेम हाय, तसं तिथं सगळं
होय काय? नाई, मी मम्मीला असं पटवूनच सांगते, म्हणजे घरी पटवून सांगितलं, की कसं आपलं प्लॅनिंग होईल सरळ कि... अं... म्हणजे आपल्याला जाता येईल व्यवस्थित, सगळीजण मी मम्मीला सांगतो... तुम्ही पण तुमच्या घरी सगळ्यांना तयार करा खरं
होय... होय... परत आणि आहे पुढंच म्हणजे त्या वाय त्या वाटंवरच हाय... आपल्याला जायचं असल, तर
हा... नाई, थोडं... एवढं काय सांगत नाई... म्हणजे थोडं सांगतो म्हणजे थोडाय म्हणून येईल ओ जास्तच
उलट तू जास्त दर सांगलीस ना कारण क कमी पैशात आप आपलं जास्त पर्यटन बघून हुतील मगं एक, दोनच त पर्यटनासाठी एवढं जर पैशे घालाय लागलं तर कसं आई वडील जरा पैशाचा विचार करत असतात. त्यामुळे म नाही, मग जास्त जर बघाय मिळत असले एका आपल्या लाईनीत जर चार, पाच स्थळ आपल्याला बघाय मिळत्यात, कि चांगल व्यवस्थित असं छान हाय तिथं सगळ निसर्ग तर, तयार होतात ना, म्हणून म्हणाले मी
हम बर बर चालतय मग सांगतो, घ्या मी.
हा चालतय बघ मग मला फोन कर हा काय होत
हा हा हा ठेवू काय म्हणलं.
हा ठेव ठेव.